हॅलो.
हॅलो.
येस. येतोय आवाज.
हॅलो.
फोनवर येतोय का आवाज म्हटलं?
आवाज
येतो येतोय. तुझा आज येतोय मला.
हॅलो.
हा. येतोय तुझा आवाज.
हा हा. आला आला आता आला.
हं ते थोडं वायफाय कॉल असल्यामुळं, लेट होतं ना? लवकर कळत नाही. येस. हा. तुला एक नंबर मी टाकलाय बघ, मगाशी व्हॉट्सअपला.
हा.
ठीक आहे. तर तो आता एक जस्ट
हा हा.
एच आर च कोणालातरी विचार जा.
हा.
हा. तर, पुण्यातली कंपनी आहे बालेवाडीला. हा. बालेवाडीला ऑफिस आहे कंपनीच. तर त्याच्यामध्ये जोरासाठी ओपनिंग आहे.
हम् हम्. हां.
तर मग तिला पाहिजेलं होतं की कोणी आहे का? तर- मला ती बालेवाडी लांब पडते ना, त्याच्यामुळे मी नाही म्हटलो तिला.
हम्म.
तुला नंबर शेअर केलाय तू तिला कॉल कर. श्रुती नाव आहे तिचं. ठीके. सांग- हा. चोरा चोरा बिलिंग साठी पाहिजेल आहे त्यांना?
हॅलो.
हा जोरा बिलिंगसाठी पाहिजेल्ये.
हॅलो, हा झोराबिली.
हा. हा. जोरा बिलिंग साठी पाहिजे.
हम्म.
ठीकाय, तर मग तू एकदा ना कॉल तर कर
हा.
हा, तर तिला सांग की, उत्कर्षनी नंबर शेअर केला जस्ट आत्ता. तर म्हणाय तरं, झोराचा एक्स्पेरियन्स आहे मला आणि भविष्या विचारून घे कि कसं -कसं आहे काय - काय?
बरं, काय नाव विचारचं?
रुती
सृ सृष्टी.
श्रुती, श्रुती
श्रुती अच्छा हा, श्रुती ठीक आहे.
हा तेच म - म्हणून म्हनलं तुला कॉल करून सांगावं की, जस्ट आता जस्ट, एक दहा - पंधरा मिनिटांपूर्वीच कॉल झाला माझा.
अच्छा, अच्छा. हम्, बालेवाडीला का? कुठली कंपनी काय माहिती?
आं तुला नाव सांगतो, अ थोड्या वेळाने तुला नाव पी, पी वरुन आहे काहीतरी. की वरून नाव आहे. मी तुला करतो, मी चेक केलं प्रोफाईल हे आणि ही आहे आयटी मधली आहे. नाही नाही कलर नाही, पी वरून
पी वरून आहे का?
हा. हा क क्रॉस पट काय, काय काहीतरी नाव आहे सांगतो मी तुला नंतर.
हा, चालेल ना.
हा, तर मग ते कंपनी आहे, आय टी च्या रिलेटेडच आहे. अ आपल्याला काय बघायचं, जर वाटलं चांगलं तर मग करता येईल हो. पुढं काय ते.
हम्म. मित्राने पण सांगितलंय, एक.
ओके.
एफ एम सीजी मध्ये, एफ एम सीजी सेक्टर. रामबंधू मसाला मध्ये प्रोडक्शन हेड म्हणून असं, नाशिकला.
बर.
हा, तर मग कस वाटतं तुला ते, त्याच्यात जर करिअर केलं तर. प्रोडक्शन्स किती झालेय? काय झालंय? त्याच सगळं माल कुठे पाठवायचाय? किती पाठवायचाय?
इकडून पेमेंट आलं का? तिकडून पेमेंट आलं का? हे सगळं बघायचं.
अच्छा.
हम्म.
पण मग, करिअर ग्रोथ आहे का त्यात?
त्याच्यात करिअर ग्रोथ म आता कस हाय. काही थोडं बारकाईने अनुभव येईल आपल्याला प्रोडक्शन मध्ये. एक प्रकारे प्रोडक्शनचय ना ते?
हा, हा, हा.
हम्म.
प्रोडक्शन हेड असणार काय? पोझिशन.
काहीतरी हाय ते, तो काय म्हणजे पॅकेज वगैरे किती देता? काय देता?
हा हा तेचमहत्वाचे आहे की तुमी पॅकेज किती देतो ते.
हम्म, त्याच्यावर पण आहे, माझं आता साडे दहाच होतं ना.
हा.
इन हँड. मग तसं सांगन त्यांना की, माझं साडे दहाचं आहे. ऍटलीस्ट नियर मॅच तरी करून द्या, नाही तर नियर बाय तरी काहीतरी द्या असं
कररेट करेक्ट हा तेच
हा.
पण म्हणजे नवाज का घरी
काय?
मला वाटते चांगलं देतील ते.
देतील?
आ मला एक अंदाज के एस एमसी हेज ना.
हम्म नाशिकला भाव ते हम्म रामबंधूचं नाव चांगलंच आहे.
आं
तेच, तेच. रामबंधूचं नाव चांगलंय ना. कंपनी पण चांगलीय.
हा.
हम्, हम्म. विचारून तरी बघ. इंटरव्हू वगैरे काय असल तर, देऊन तरी ठेव.
हा इंटरव्ह देऊन येईन विचारून देईन.
मग तिकडं जावं लागणार आहे का तूला? नाशिक ला जावं लागतेय का?
हा. नाशिकला जावा लागेल ना मला.
अच्छ! मला वाटलं की ऑनलाईनच इंटरव्ह्यू वगैरे अस
नाही ऑनलाईन ना त जाव लागेल ऑनलाईन विचारून घेतील ते काय काही नाही मग त्यांना जरा असं वाटलं की ह ठीक आहे मग येऊन बघ.
बघून घे एकदा काय आहे? कस आहे मग पहिले पॅकेज पाणीचा बोलून घे वाटलं तर मग चालला जाईल म
हा ते तेच महत्त्वाचं तेच आहे पहिलं पॅकेज व मगच ठरवा.
हा.
हा वहिनी काय म्हणता?
आं-
वहिनी काय नंतर म्हणतात.
काय नाही तिचं पण एका ठिकाणी झालं होतं रे तर ऑफर लेटरच आला नाही तिथल ते म्हणाले आज पंधरा तारखेची जाॅईनिंग आहे. एका दिवसातच तिचं इंटरव्ह्यू वगैरे झाले सगळं दोन दिवसात तिचं सिलेक्शन पण होऊन गेलं. पण त्यांनी ऑफर लेटर टाकतो, टाकतो, टाकतो, टाकतो तो त्यांनी टाकलंच नाही. तिला म्हटलं जाऊ दे् आता काय टेन्शन घेऊ नको.
हां.
हम्म.
तर पुढे काय करणार?
हम.
ऑफर लेटर आलं नाही तर आपण तर काय करणार.
हा मग तेच आपण काय करणार आता ऑफर नाही आली तर
ह ओके
म्हटलं नाशिक पण चांगलं आहे मग त्या हिशोबाने तर राहायचं असेल तर ब नाशिकि असं
हा त्यास चांगलंच आहे काही प्रॉब्लेम नाही.
हम्म घराजवळ पण ये
हा तुम्हाला जवळ पडेल ना.
हा आम्हाला जवळ आहे नाशिक.
किती किलोमीटर आहे?
ते काय अडीचशे किलोमीटर आहे.
हा ठीक का आहे म एकदम तो
अडीचशे ला कमी दोनशे असेल
दोनशे म्हजे
हा तीन चार तास तीन तास चार तास पकडून घे घरी जात जात
दहा हजार पास.
हम्म
हा आणि. जर का त्यांच्या थ्रू का राहायची सोय वगैरे झाली कारण प्रोडक्शन हेड जर पोझिशन असेल तर. मोठी पोझिशन आहे ना तस बगायला गेलं.
हम्म प्रोडक्ट प्रोडक्शन मॅनेजर किंवा असं काही काहीतरी असणार ते तिथे.
हां ह. ह तेच ना, म्हणून च म्हणलं, पोझिशन चांगली असेल, कुठे राहायची वगैरे सोय पण करतील मला. म
हम्म.
ह ह तर मग विचार करायचा काय त्याला आहे का?
हम्म.
खूप मोठा आहेे रे समजा बयच खाली ऑप्शन बघ कुडय.
ए फे एम सी सी मध्ये ना.
हां.
हम्म, हा भविष्यात म कसय म बदलता पण येतं ना, थोडा एक्सपिरियन्स वगैरे घेऊन. हे ना, ह, म दुसऱ्या ब्रँड मध्ये घुसता येतं बा आपल्याला.
हम्म हम्म.
असं, जर चांगलं चाललं तर चालू द्यायचं, नाही त मग बघायचं घुसायचं असेल त, घुसून जायच दुसऱ्या ब्रँड मध्ये.
ह तेच ना, मोठे मोठे त्यांवर मग मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत म.
ह.
ओके बाय.
तेचे, चांगलं वाटतं का तुला ते केलं त?
चांगलये म्हणजे आता आपल्याला, म्हणजे तसं पर्सनली मला काही एक्सपिरियन्स नाहीये, कंपनीच वगैरे, ते पण तुला ज्या मित्रांने सांगितलेय, तर त्यांनी कशावर म्हणजे कोणत्या बेस वर सांगितलं की जा अस, तो आहे का त्या ह्याच्या मध्ये.
एम बी एच्या बेसवरच सांगितलं ना त्यांनी.
अच्छा, तर तो एक का?
तो अस सुपर मार्केट जे असतात ना, जसं डी मार्टे, तसं एक फ्रेंचायजीये. गुडविल सुपर मार्केट, नाशिकमध्ये त्याच्या चार पाच ब्रांचेसेत. त तिथल्या एका ब्रांचमध्ये तो मॅनेजरे.
ओके.
हा, तो सेटल झालाय आता नाशिक मध्ये, म्हणजे तिथे त्याचं घर होऊन गेलं, सगळं झालं त्याच. ह, तेवढा याच्यावरच.
अच्छा, म तेच, त्यालाच विचार ना की कस ओ तुझा अनुभव कसाये काये?
हम्म, हा म त्याला विचारणारे.
हा.
म्हटलं म आता काय म्हणतो तो, मग काही नसल्यापेक्षा त म आता बरं बा असं.
हा ते तर आहेच, काही नसल्या पेकक्षा स्तत राहील ना काही तरी. ह, तेच ना.
हे पण मी कितीक दिवस करणारे रे, हे वर्क फ्रॉम होम च, डोक्याला हेडाकेरे तो एकदम.
ह ह ह
मला कंटाळा, हा एकदम डोक्यायला हेडॉके मी तुला काय सांगू, एकदम डायरेक्ट काहीतरी भयंकर हेडॉक येतो डायरेक्ट. मी आज जरी, लॅपटॉप सबमिट करायला लावला ना, मी करून येईन असते मा काम.
ते टायमिंगचा पण प्रॉब्लेमे ना रे. दर दोन महिन्याला बदलताच येई ना, त्याला काय होईल तेवढे.
हम्म ते घरून देत आपण ते तुला माहिती आहे का ते शेपिनस त्यांच्या हच्यात सॉफ्टवेअर आहे साडेआठ तास तुमचे भरलेच गेले पाहिजे नाही भरले तर लगेच दुसऱ्या दिवशी ई मेल मार्क करतात ते.
बाप रे.
हा त्यांचं ते एक्टिव्हटी म्हणजे लॅपटॉपवर ऍक्टिव्हटी व्हायला पाहिजेल तरच ते काउूट दाखवणार नुसत लॅपटॉप चालू ठेवून फायदा नाहीय.
म्हणजे, माऊस वगैरे कस सुधा हल्ला पाहिजे.
हा, पागल कामे ते एकदम.
अ, रे, रे, रे रे मग काय उपयोग नाय रे.
म तेच
कसले ते टेन, हा ना ते. टेन्शनच्या हच्यामध्ये काम करून काय उपयोग नाही म
हा आणि मला सध्या आता मला टेन्शन घेऊन घेऊन ना माझं डोकं आहे ना बधर होऊन गेले उत्कर्ष
काय सांगू तुला आता माझी कंडिशन तुला आता मी नाही सांगू शकत दुसरं काही तर घराच्या हप्त्यांचा जास्त लोड येतो नाही
हा बरोबर बरोबर
हम्म
मग तुला मी बोलतो होतो हे जे करतोय ते तर चालू करा तेच दोन चार दोन चार हजार आले एक तरी म्हणजे काही ना काहीतरी होऊन जातं ना आपलं त्यात
हम् अरे मी ना कसे आता उतकाच बघ तू रिलॅक्स आहे माझा आहे ना ड ब ते घरच काम ते टेनशन राहत पण मला ना जाॅब त्याच मित्त्र फोन लावणे तपास करणे नेहमी सतत म्हणजे असं काही नाही की चालू असत माझं त्याच्यामुळे हा जर मी रिलॅक्स राहिलो ना तर मग मी करू शकतो या सगळ्या गोष्टी
हा हा बरोबर तुला ते हा ना मित्रां वगैरे सारख कॉल करून कुठे उघ नाही का नाही बोलत बसायचे माझ्या बद्दल हां हां
दहा मिनट झाले बर का इथे हम्म
कधी कधी थोडा वेळ एक्स्ट्रा पण
हां म ते तस हाय का आता मी बघतो आता चार लोकावाला लावून बघतो पहिले
हा तिला कॉल लाव तिला सांग माझा रेफरन्स दे मला जस्ट मला उत्कर्ष नंबर शेअर केला आणि म प जोरामध्ये एक्सपरयस आहे तर मग क म्हणजे काय प्रोसेस किंवा कं रिक्वायरमेंट आहे सगळं ते विचारून घे जॉब शेअ कर म्हणा जेव्हा मला चेक करता येईल आणि तिला सांग मी पुण्यातच राहतोय ठीक आहे असंच सांग कारण कसं आहे म्हणजे तिला ते प्रॉब्लेम नको यायला की तू मुंबईत आहे मग कसं करणार असं
हा हम्म मावशीला राहतो सांगेल ना तिला
हा ते जवळच राहतो म्हणाच बालेवाडी बालेवाडीला ऑफिस आहे त ठीके आहे
अच्छा
बालेवाडीच्या जवळपासच राहते म्हणायचं मी मला जस्ट की सांगितलं म्हणून मी तुम्हाला कॉल केला हा येस ठीक आहे बघ कॉल करून बघ आणि मग नंतर मला फोन करशील मग आपण बोलू परत ठीक आहे
हो चालेल चालेल हम्म ओके हा हो चालेल चालेल चल मग हा बाय बाय बाय